बोल आला आवाज हा मी शोकला ला मला वाटलं तो मग आशिल घरी तेला लावून सांगू राहिली की मी फोन लावते उचलतो तो म्हणे पप्पाच्या हेच्यावर लाव मम्मी मी बाहेर हे
दोन दिवस झाले मी दिवाबती कॉन्टिन्यू तिकड दिवा लावायला जाते
पांढरा एम एल मिनटं झाले म्हटल पाच मिनट एस्ट्रा केले मि म्हणलं लावून पावा हूं तेच्यात होत्या नं छोट छोट्या कळयीत मिरच्या तोडल्या. कोट काय. आवो तेच पाहिलं मगाशी उद्घाटन काय माहिती रेबीन कापली का कोण आलंय कापायला रेबीन. हा का काय माहीत. त्याच्यामुंळ त्यांनी मथ हे लावायला पाहिजे होतस मोठा बल्ब हम्म तेच्यामुळच त्यांनी ते फू फुग्यायच लावलं बल्ल आमदार बोलवला आसंन आपल्या इथला. ओ रेबिन कापण चालू. हम्म कोण बोलवल. काय माहीत उद्घाटनला समोर काय करतेय बाई अजून?
काय नाही बाई आता बस आता सयंपाकाची रेसिपी आता
हा हा हा! हा! पिठल आण पोळ्या
ते त आहे होय रोज, रोज काय
थोडसं पाणी घ्यायच
हा बरो
बिया खाऊन टाकायचे
हा हा हा!
घरून साडे सात ला जाते, सव्वा आठ सहा ला रात्री इकडे येतात ते.
हा हा हा हा हा बरोबर. का
आम्हीच्यावर बसतो.
आ.
हातपाय धुतलं की कायम असत.
हा ते त हायत हात पाय धुतलं, की जेवायला बस.
राधाबाई म्हणजे नही आम्ही इथ आता आलो तू म्हणतोय आता त आलो मग थोडा वेळ हे ते मंग बसलो. नाही हो बाई आमच्या इथे त आले की हात पाय धुतले. पाणी पी.
ते ते म्हणून म्हणून नको काही म्हणून नको. कोण हाय ते म्हणजे विजित. त्यांचं कसं होतं, आले ना की बसायचा आणि मग खाऊन पिऊन घ्यायचं आणि मग कप पुढ बाथरूम मध्ये जायच मग घोळकरी हायेस. खाऊन पिऊन घ्यायचं पहिले चटर चटर वरचं, आण मग वरून मी ब राहिली ना मग म्हणायचे काय, मी नाही खात मला आवडतच नाहीये. अन मी खातच नाही. अण आपल्याला चालतच नाही असं काही अण मग ते इतकी शांतील माहित होतं आल्यावर खाती आता मस्त आंबा कापून खाऊ आपणम्हणत नाही. असं थकलेलं आता आमच्या घरी तर लस आमच्या घरी खातात कशाला नाही. म्हणा आम नाही, म्हणतच नाही लागतच आम्हाला खायला इकड इकड तू रडव नकत हाय दीदी नालायक करा आंध काय झालं डोळ्यात बोट घालून दिलं तिन माझ्या.
ते.
ए खाली खेळरे तू ते चमडं मग. मग आंबा कापून खाऊ दे आंबा बर्फी खाऊ दे फ्रीज उचकू दे हे उचकू दे ते उचकू दे सगळं खाऊन पिऊन बसून घ्यायचं अण आपल्या काळात भेटलच नाही आता हाईत आपल्याला खायची. इच्छा होत नाही असं होत नाही तसं होत नाही जेव्हा नव्हतं तेव्हा पाहिजे होत आता काही वय राहिलं खायचं आपलं म्हण बाबू लयच म्हातार झालं हित ह ह ह.
ते भाऊजी काय बोला लयते. त्यांनी खायचं असलंना नसलंना
अरे मी काय म्हणतय अबक मी मी काय म्हणतय तुम्ही खाता खाऊ राहिल तुम्ही आण तुम्ही वरून नंतर अ अ शे होल ज म ख मी काही म्हणत नाही मी बस मी बसत नव्हती. ती आली की मी हॉलमध्येध्ये नाही तर बाहेर निघ्यायची दिवसा ब कारण त्यांना लय उशीर होत असला की मी जेऊन घ्यायची बाई लई भूक लागून जायाची तर म्हणलं मी उशीर मग नंतर नंतर मग जेऊन घ्यायची मी पहिले कारण त्यांना उशीर होत असला की, मी जेवून घ्यायची बाई लय भूक लागून जायची तर म्हटलं जेवते. मग नंतर नंतर मग जेवण घ्यायची मी. पहिले पहिले थांबली नंतर नंतर जेवन ती म्हणायची बी की पूजा जेव जेव. पण चांगलं नाही वाटत तिने बसले ना आपण बस बघाय ही तिथ म्हणून मग मी थांबायची. मग नंतर मग त्या दिवशी एक दोन वेळा तसंच म्हणे खाईल असेल, मागायचं काय मग दिले माहिती असेल. आल्यावर आपल्याला माहिती असतंय आता आपलं. मग ते म्हणायची हे आहे ओ खाऊ द्याओ, खाओ ते घ्याओ, खाओ घरानं हे घ्या ना अशी करायची ते म्हणले पाहिजे, तुला माहित नाही मी खातो का? मी खात असतो का? आपलं जेवणच पाहिजे आता, मी नाही खात. अजे खायचे सगळं आणि मी नाही खात, मी नाही खात. मी नाही खात करायची. म्हटलं जाऊ दे हे हवं म्हटलं आमच्या नवऱ्याला खायची सवय आहे. खातात बिन त्याच्या हाताने करू करतात बि न खातात बी त्या असल तर घेतात.
काय बोलतंय?
माना दो
नाना कुठून देऊ आता तुला नाना? नाना नाना देव नाना कुठून आणू मी आता याला नाना पाहिजेत आता ते बघते ते बघते ते टप टोपी घातले ली खिडकीत टोपी घातलेली पाय भरबरच आच्या दिवस राहिले तोपी घातलेली. ते नानाच नाना आहे आपल्या सग नानाच म्हणू आपणच.
देना
दादा दादा काय खाऊ राहिला काय खाऊ राहिल ग तो दादा काहीच नाही खाऊ राहिला तर दादा देत नाही काय देत नाही तुला दादा ही बचरे आजित नाणी माशी अ लई बदमास पोरगय माझ लय बदमास पोरगय ते हा आम्ही शी बाथरूम मध्ये करतो म्हणा ना आणि माशी जाऊन उचल की झोपीतून आम्ही गादीवर ना कलत म्हणा हो ना रे
आता मोठ्या होतं मोठे झाले तुम्ही आता
मंग आम्ही उतरून जातो झोपीतून न उटलं की डायरेक्ट खाली उतरतो आम्
मग मोठे झाले ना
मग आम्ही डायरेक्ट खाली उतरतो मग डायरेक्ट बाथरूम मध्ये नाहीत म गॅलरीत येऊन सु करत असतो आम्ही हाय नारे ते हुनटी खाऊ रायला मा ऐ गो हुनटी चावू रायला माहि हुनटी चावू रायला. अहं या टायमाला भुनभुन करतो तो दिवसभर चांगला रँन खेळीन गेळीन आता पहि दुपारी किती मस्त खेळला नाही टा मी त्या पप्पाला तेवलं या टायमाला वारा घुसत त्याच्या अंगात काय माहिती या टायमाला ते- बडबड कर हा मी ते पण मस्त आहे बी बडबड
राधाले बी तेच बोलली म्हटलं आज ते बी मुड म तिच्या पोरगा बी खेडत होता ते बी बोलत होती म्हटलं अन तो बी मूड मध्ये होता आ काही थिकिंग कांणकांण के
हा या टायमालाच करते तो कथिंकिंग काांका दिवसभर नाही. दिवसभर नसते त्याचे अंबा घे पपाही मावची नानी माझी नानी मा च्या ला व्हिडिओ कॉल नाही चालून नाहीत दाखवलं पा कशा गा पत सुटलं पा कशा गादया हाय ना रे किती आहे रे एक दोन तीन चार
आमच्या इथं पहिले त्या मोठ्या मोठ्या शिड्या येत होत्या पोलीस लोकांना उचळून उचलून हात पोलीस लोकां उचलून उचलून हे कराय ते नं पैसे घ्यायचे मार त्यांना आपल्या इकडच बांध सोडून घरी बांध सोड गाय आता एक ही गाय नाहीये ते त काहीच नाही दिसत आमच्याक
मंग बरोबर आहे अगं एखाद्याच ऍक्सीडेन्ट आम इथून अशाच गाया पडतात बाई या कॉलनीतून येतात त्या कॉलनीतून येतात अशा चिंग पडतात रो रस्त्याला कि बस दुपार सकाळ संध्याकाळ अशेच पडतात एखादा गाडीवाला पडायची भीती वाट स्लीप व्हायची एक तर रोड हाय नव्ह स्लीप व्हायची
नाही आमच्या इकड नाही आमच्या इकड नाही आता काहीच नाही काऊही फहिदे असंच राहाय तो त्या मोठ्या मोठ्या गाई अ मगांचे भाजी मार मध्ये कुठं रस्ते येत आहे ना चार चार पाच पाच अशा बसून राहायच्या हालायच्याच नाही ग बई ते आणि एवढे मोठे शिंगडे नं एवढ भदचे भदण्यात्या हे मग ते काय ते पोलीसवाल्यांना ते हे गाळे टाकून टाकून घेऊन जायचे मग दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये घ्यायचे पावत्या फाडायचे नेहून सोडायचे.
आता आमच्या आमच्या इथं आमच्या इथं पण असेंच हाईत मी आली राहायच्या नवीन नवीन इथं ते इतकां डोकं दुखायचं गाड्यांच्या आवाजाने रस्त्यावर बसायच्या गाय ते भुबुपे भुबुशिव दोन दोन भुब तर असेच बसायचे ना रात्रीचे तर ते गाडीवाले असे हॉर्न वाजवायचे कि बस पार डोक दुख लागायच मग आता आता ब ते काय झालं त्या कॉलनीत जाऊन बसत संध्याकाळ इथेग त्या लोकांना हुसकवलं की इथे येऊन बसत इकडन हुसकवलं की पुढ जातात पुढं उचकवलं की मग गावात जातात गाई त्या मंदिरात विठ्ठल तिकड जाऊन बसत नंतर घोडक्याचा घोडका बस
हम्म
बोळक घोडका बसतो तो एक अन दोन नाई अशा एक दोन न बसत घोडकाच्या घोडक
नाही आमच्या इकड नाहीये हे आता आमच्या इकडं लोक त्यांच्या त्यांच्या अंगणातच बांधतात ना मग काही हे नाही होत
अन इतके श हे आयेत ते गाय पण आपल्याला जेव्हा काम असलं ना त्यांच नैवद्य गिवद्य दाखवायचं त्या दिवशी नाही सापडत एक पण गाय नाही सापडत, आता धोंडचामुळे हे बघ तेव्हा भुबू पाय मोठ तेव्हा दिसला ये रे भुप ते बू येरे बूबू धर या शिवला धर य ये ये ये ये आला आला आला ते बघ इकडे शिवला धर दिसला काय मोठा आहे ना मग आम च्या इथे पण ना त्या दिवशी धोंड्याचा महिना होता तेव्हा ते ते ते धोंडे धोंडे खाऊ घालायचे म्हणे
हा हा
मा जे बे केले होते अन पारू शरा आणि मी असतं त्यांना हे केलं पूजा घ ते खाऊ घालू नाना म्हणे खाऊ घाल जायला तर पाहिलं तर पण गा नाही एवढ्या गाय राहत आणि त्या दिवशीक नाही गाय. हा हा.